कसे हात
म्हणजे तुम्ही कसे आहात
मी पण मजेत आहे आज आपण जीवनातील शिस्तीची भूमिका या विषयावर चर्चा करूया
वा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि शिस्त ह यशस्वी जीवनाचा पाया आहे
हो बराबर खरंच कारण आज म्हणजे व माझ्या मते तर शिस्त ही यशस्वी जेवनाचा पाया आहे कारण अगदी बरोबर निशिस्त म्हणजे वेळेचे पालन करणे जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे आणि योग्य वर्तन ठेवणे हे होय
हो बरोबर विद्यार्थ्यांसाठी तर शिस्त खूप आवश्यक काही नियमित अभ्यास न तरर वेळे व शाळेत नाया जाणे आणि शिक्षकाचा आदर करणे ही म्हणजे शिस्तची उदाहरणे आहे
बराबर म्हणजे शिस्त म्हणजे वेळेचे खरंच पालन करणेवर कारण हे शिस्तबद्ध व्यक्ती प्रत्येक काम नियोजन पूर्वक करते त्यामुळे तिचा वेळ ह म्हणजे जातो वाचतो आणि कामही व्यवस्थित पूर्ण होतात म्हणजे विद्या श्यांसाठी जर शिस्त खूप महत्त्वाची आहे ना तर नियमित अभ्यास वेळेवर शाळेत जाणे आणि शिक्षकाचा आदर करणे आई वडिलांचा आदर करणे म्हणजे आपल्या परिवारांचा आदर करणे यामुळे चांगले यश मिळते
एकदम बरोबर तसे ज्या घरात तिला शिस्तम महत्त्वाची आहे आणि घर स्वच्छ ठेवणे मोठ्यांचा आदर करणे आणि ज बा दऱ्यांच्या पार पाडणे यामुळे चांगले संस्कार होते तात शिस्त ना नसल्याने माणूस आळशी बनतो आणि त्याला यश मिळत नाही
बराबर म्हणजे फक्त विैज्ञानसांसाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी शिस्त आवश्यक आहे कारण घर कार्यालय व्यवसाय आणि समाजातील शिस्तीमुळे चांगले वातावरण निर्माण होते शिस्तीमुळे आत्मविश्वास वाढतो आपण घेतलेले निर्णय अधिक योग्य ठरतात आणि लोकांचा विश्वासही मिळतो
हो एक
हो एकदम बरोबर म्हणजे त खेळाडू नस नसिक नंतर डो तर शिक्षक किंवा इथं काही प्रत्येक क्षेत्रात म्हणजे शिस्तमुळे ज उत्कृष्ट माग म्हणजे कामगिरी करतात येते आणि शिस्त आपल्याला स्वयम आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव शकते
बरोबर खरच म्हणजे अ तर जर शिस्त नसल्यास तर खरंच वेळ पण वाया जातो कामे अपूर्ण राहत तात आणि अधिक अनेक अडचणी निर्माण होतात म्हणून आरोग्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे वेळेवर उठणे व्यायाम करणे पौष्टिक आहार करणे स्वछ स्वच्छता राखणे अजून स्वच्छ कपडे घालणे म्हणजे घणे म्हणजे खूप सारे फायदे म्हणजे पौष्टिक आहार घेणे आणि पुरेसे जोग घेणे यामुळे शरीर निरोगी राह यालाही शिस्त म्हणतात ना
एकदम बरोबर मनोजच्या लग्ना म्हणजे लहानपासून तर शिस्तची सवय लागली पाहिजे नंतर आयुष्यात अधिक आनंद म्हणजे यश म्हणजे यशवी आणि आदर्श बनते
बरोबर आणि खरंच म्हणजे भ तुक नियम पाळणे हे देखील शिस्त आहे म्हणजे त्यामुळे अपघात कमी होतात आणि सर्वां म्हणजे सर्वांचेच सुरक्षिता पण मारते
हा एकदम म्हणजे अगदी खरोखरंच आहे की शिस्त म्हणजे फक्त नियम पाळणे नव्हे तर योग्य वेळी योग्य काम करणे जबाबदारीने वागणे आणि स्वतःच्या व नियंत्रण ठेवणे म्हणजे शिस्तबद्दल व्यक ती वेळेच नियोजन करते पण त्यामुळे तिची कामे वळेत पूर्ण होतात आणि तणाव कमी होतात
खरं त्यामुळे अपघात एक कमी होतात आणि सुरक्षता पण वाटते आणि समाजात शांतता आणि सुव्य व्यवस्था टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने नियमाचे पालन केले पाहिजे काही लोकांना वाटते की शिस्त म्हणजे बंधन पण प्रत्यक्षात शिस्त तर आपल्या योग्य दिशा देते आणि जीवन अधिक सुंदर बनवते आपल्या भविष्यासाठी पण म्हणजे आजच्या युगासाठी पण पण म्हणजे अगदी खरं आहे कारण शिस्त आपल्या जबाबदार प्रामाणिक आणि यशस्वी बनवते
एकदम बरोबर आणि आजकाल तो मोबाईल सोशल मीडिया आणि टीव्ही मुळे तर अनेक वेळ वाया जातो अशा म्हणजे वेळी शिस्त असेल तरच आपण या गोष्टीच्या योग्य प्रमाणात वापर करू शकतो
बरोबर
आणि विद्यार्थ्यांनी तर नियमित अभ्यास वेळेवर ग्रहपाठ करणे शिक्षकाचा आदर करणे परीक्षेची तयारी करणे यामध्ये शिस्त पाळावी तर त्यांना नक्कीच चांगले यश मिळते.
खरं शिस्त आपल्याला जबाबदार प्रामाणिकपणे यशस्वी पण बनवते आणि लहानपण पासूनच मुलांमध्ये शिस्तीचे संस्कार रुजवले तर ते भविष्यासाठी चांगले नागरिक बनतील म्हणजे शिस् म्हणजे मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने कोणतेही ध्येय साध्य करत आहे ते म्हणजे आजच्या चर्चेतून मला जाणवले कि आपण जर शिस्त ही यशाची म्हणजे खरंच गुरु किल्ला आहे तर हे स्वतः शिस्त पाळू आणि इतरांना शिस्त पाळायला आपण सांग म्हणजे सांगितलं पाहिजे
तसेच म्हणजे आरोग्यासाठीही म्हणजे शिस्त अ अशक्य आहे आणि वेळेवर जेवण नंतर नियमित व्यायाम नंतर पुरेशी झोप आणि तर संतुलन धान यामुळे शरीर निरोगी राहतात. आणि प्रत्येक म्हणजे यशवी व्यक्तीच्या आयुष्यात शिषत हा सन्मान गुण दिसत देतो. आणि शिस्तमुळे तर आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाची प्रतिभी वाढते ना.
बराबर म्हणजे खरंच म्हणजे अस. त असताना शिस्त म्हणजे अ कशी असावी पाहिजे म्हणजे खरं जे
शिस्त शिस्त म्हणजे नसल्यान व पैसा आणि संधी याचा उपयोग न होता. त्यामुळे अनेकदा अुपशाला सम म्हणजे सामो समोरे जा जावे लागतात आणि म्हणूनच पालक आणि श
हो म्हणजे शिस्त हा शब्दाचा उच्चार आहे ना. शिस्त म्हणजे असा केला जातो हा अर्थ म्हणजे अनुशासन नियमाचे पालन करणे किंवा वागण्याची ठरवणूक दिलेले पद्धत असा होतो म्हणजे शिस्तीमुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास संयमाने आत्म म्हणजे आत्मनियंत्रण पण होतो. कारण शिस्त ह शब्दातला म्हणजे अधिक माहितीसाठी आपण ना संदर्भ अं असतो की शिस्त म्हणजे अ शिस्तच्या अर्था म्हणजे ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणे वेळेचे भान न ठेवणे आणि योग्य आचरण करणे. आणि त्याच्या असे सामार्थी म्हणजे सामानार्थी पण शब्द म्हणजे नियम दंडक शिष्टाचार.
ह
शिस्तच्या आणि वाक्यात उपयोग पण आपण करू शकतो म्हणजे प्रत्य प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेची शिस्त पाळली पाहिजे हे पण आहे नाही आहे का.
एकदम बरोबर शिस्त ही म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर लादलेली गोष्ट नसून म्हणजे ती स्वतःच्या प्रतीकासाठी स्वीकारलेली चांगली सवय आहे. ह
बरोबर म्हणजे खरंच शिस्त नाही राहिली ना तर आपले म्हणजे तोटेही आहे फायदे पण आहे आणि जीवनाचा पण नुकसान आहे.
आणि बरोबर म्हणजे तो अनेक म्हणजे अनेकदा तो वाटले की शिस् म्हणजे फक्त कठोर नियम पाळणे पण प्रत्यात म्हणजे शिस्त म्हणजे त स्वतःच्या जबाबदाऱाची म्हणजे ओळखून योग्य वेळी योग्य काम करणे क कोणाला असं वाटतं क शिस्तम म्हणजे कि हे खूप कधी म्हणजे हे नियम आहे कडक नियम आहे अस सांगतात.
बरोबर म्हणजे शिस्त म्हणजे खरं ना म्हणजे पण आचरसंहिता किंवा ठरवलेली पद्धतीत वर्तन वय म्हणजे केवळ बाहेरील नसून तर स्वतः केलेले नियंत्रण पण. म्हणजे सेल्फ कंट्रोल पण करायला हवे आणि शिस्तीमुळे काय म्हणजे कामे आणि फायदे पण शिस्तीमुळे कामे वेळेवर होतात देह म्हणजे गाठण्यासाठी शिस्तबद्धता महत्त्वाची भूमिका बजावते म्हणजे शिस्त आत्मनियंत्रण शिकवते ज्यामुळे आयुष्यात समतोल राहतो शिस्तीमुळे समाजात आदर आणि सकारात्मक प्रतिमा पण तयार होतात कारण, विद्यार्थी जीवनातील महत्त्व जाणून घ्यायचे आहे ना तर मुलांना शिस्त कशी लावावी या विषयावर तर नक्कीच सांगायला पाहिजे.
अगदी खरं म्हणजे शिस्त म्हणजे आपल्याला वेळेचे नियोजन आणि कामाचे व्यवस्थापन. आणि ध्येयाकडे स म्हणजे सातत्याने वाट वाटचाल करण्याची सवय लावते. आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्चे म्हणजे स्थान खूप महत्त्वाचे आहे नियम नर तो वेळ वेळ या शाळेत जाणे गृहपाठ प करणे आणि तो शिक्षकाचा आदर करणे यामुळे म्हणजे विद्यार्थ्याचे तर सर्वांनी विकास होते.
होजला
आणि घरामध्येही म्हणजे शिस्तचे वातावरण असेल तर सर्व म्हणजे सदरासमध्ये प्रेम का सहकार्य आणि समृद्धी म्हणजे, वाटतो आणि आरोग्य म्हणजे टिकवण्यासाठी तर शिस्कण गरजेचीच आहे नियमित व्यायाम करणे हे सगळं म्हणजे झ म्हणजे पुरेशी झोप आणि वाईट स्वईपासून दूर राहणे हे म्हणजे शीताचे भाग आहे आणि आजकाल तो मोबाईल आणि शो म्हणजे सोशल मीडिया तर खूप चाललेलं आहे त्याच म्हणजे शिस्त पण आपली वाढ
हो मानवी जीवनात शिस्तीला अन्य साधारण महत्व आहे म्हणजे शिस्त ही यशाची पहिली पायरी असून ती व्यक्तीला एक चांगला माणूस आणि जबाबदार नागरीिक बनवते शिस्तीशिवाय आयुष्य कोणतेही मोठी उद्दिष्टे साध्य कर म्हणजे करणे अशक्य आहे
शेवट एवढेच म्हणेल की शिस्त ही म्हणजे व्यक्तिमताच्या दागिना आहे आणि आणि यशाची जीवनाचा मजबूत पाय आहे
शिस्त ही मानवी जीवनाचा खरंच पाय आणि शिस्तशिवाय कोणते राष्ट्र किंवा व्यक्ती महान बनू शकत नाही कारण शिस्त ही अशी एक गुंतवणूक आहे ना ज सुरुवातीला कठीण वाटली तरी भविष्यात त्याचे गोड फळ मिळते म्हणून आपण सर्वांनी आपल्या दैननिक जीवनात शिस्तीचे पालन केले पाहिजे कारण शिस्तबद्ध व्यक्तीने वर्तन समाज सामान्य असते त्यामुळे समाजात आदर वाटतो आणि शिस्तीमुळे आमच्या आयुष्यातील गोंधळ कमी होत होतो आणि मन शांत लागते म्हणजे शिस्तीमुळे आपल्या म्हणजे आत्मविश्वास मग नियंत्रण पण निर्माण होतात म्हणून व्यापारी असो वा एखादा अधिकार शिस्तीमुळे त्यांच्या कामात अचूक आणि सात्यता येते आणि शिस्तबद्ध व्यक्ती नेहमी वेळेचे महत्व जाणते आणि तिचे जीवन संकट ह करते म्हणून आपण यामुळे विद्यार्थ्यांना पण म्हणजे अम
एकदम बरोबर आणि त्यामु म्हणजे त्यामुळे पण ती लहान मुला म्हणजे लहान मुलांना पाळनापासूनच शि वेळेचे महत्त्व आणि चांगलं सवय शिकविल्या पाहिजे आणि हे प्रत्येकाने स्वतः पासूनच सुरुवात केली तर सामाजिक म्हणजे सकारात्मक पण बदलू पडू शकतात
हो म्हणजे आपण खर चांगले व्यक्तिमत्व आपण बनायला पाहिजे आणि शिस्तीचा लाभ खरंच घ्यायला पाहिजे कारण शिस्त ही खूप जीवनासाठी आपल्याना म्हणजे लाभदायक
हो आणि अगदी सहमत म्हणजे चला आप आपण सर्वांनी म्हणजे शिस्तबद्दल जीवन जगण्याचा निर्भार करू धन्यवाद
धन्यवाद